हॅलो
हा काय काय काय चाललंय
का नाही निवांत आहे
काही जेवला का नाही
हम्म जेवण न्हाय आता मी आता आलोय हो पंढरपूरला हो हो हो
काय नाही म्हटलं बरेच दिवस काय वारीला आला नाही काय
काय हाय वडीला यायला
काय म्हणजे भरपूर आहे दत्ताचं स्थान हाय महाराजांचं स्थान हाय
हम्म हम्म हम्
मी तुम्हाला त्यासाठीच फोन केला होताह आता चातुर्मासात पालखी बंद असती रोज पालखी सुरु असती इथं वाढत आमच्या इथं
होय
आणि चातुर्मासात आता आणि चार महिने म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पालखी बंद होती आणि ती डायरेक्ट दसऱ्याला सुरु होती हा हा रोज रात्री पालखी असती वाडीला संध्याकाळी सात वाजता धू- पडतोय त्याच्यानंतर अं आठ वाजता पालखी असती-
नाहीना
मग आता कसं चातुर्मासात बंद असती पालखी आता गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी शेवट पालखीला सजवत वर छान पालख पालखी होती आणि तिथन पुढं डायरेक्ट दसऱ्यालाच सिमो लंगननून पालखी सुरू होती बघण्यासारखं असतंय म्हणून म्हटलं तुम्हाला अ
कधी असतोय म्हंटलो?
सिमोलंगन दसऱ्याला असतंय-
सिमोल्लंघन नव्ह हे पालखी बंद कधी होतेयं
आता गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी बंद होती बघा आणि मग व- हां आणि मग गुरुपौर्णिमेपासून मग- म्हणजे पालखी सुरू होईपर्यंत धावे असतात इंदुकोटे असती-
हुं-
पण ऐकण्यासारखे असतात बसून सगळे धहावे वगैरे म्हणतात शेवटी घोरात कष्टात- होतय घोरात कष्टात तर रोजच होतय पालखी झाल्यावर सुद्धा होतयं आणि पाली नसताना सुद्धा होतयं. चहा छान असतयं- अं म्हणजे महाराजांचा स्तोत्र आहे ते-
हुं हुं-
हां आणि ते रोज म्हणतात पालखी झाल्यावर पण म्हणतात आणि जरी पालखी नसली- तरी सगळं झाल्यावरती म्हणतात.
हुं युट्यूबला येतेयं का ते?
हां युट्यूबला येतकी युट्यब ला पण ऐकायं मिळत इव्हन तुम्ही- पालखी कशी असती नंतर दसऱ्याला पालखी सुरू कशी होती
ते जे पाल पालखीला जे स्तोत्र म्हणत्यात की नाही पालखी फिरवताना
अं ती अभ हे असतात पदं असतात, पालखीची पदं असतात ह येतंकी छान वाटंतय एकदम छान म्हणून म्हटलं एक तासभर पालखी असती बघा बरोबर अष्टक असतयं सगळं असतंय त्यामुळे एक तासभर असती रोज त्याच्यानंत त्याच्या आधी तिथं धूप पडायच्या आधी वरती म्हणजे जीव सव मूर्ती असतेंय कीनी आम्ही स्वारी म्हणतो त्याला
ह, ह
मग तिला नटवतात छान नटवूंन वाजत वाजंत्री सहित खाली आणतात मग धूप प वगैरे पडतोय मग पालखीस बघ म्हणजे प्रचंड बघण्यासारखं असतंय
ह ठीक आहे, ठीक आहे येतो, येतो
हम्म बाकीच पण आहेच पण बाकीच्या ठिकाणी मी कसं मी वाडीचेच असल्यामुळे मला या गोष्टी माहिती येत पण बाकीच्या ठिकाणच माहित नाहीये औदुंबर वगैरे मी बघितलंय पण तिथं काय काय असतं हे मला माहिती नाहीये आ तुम्ही दत्ता परीक्रमाला वगैरे फिरत असालचं की
माझ आता वाडी झालंय, औदुंबर झालंय, कुरवपूर झालंय
हां
राहिलंय अजून गिरनार राहिलेयं कारंजा राहिलंय ते हें कर्दळी बन आले
कुठलं?
करर्दळी, करदळी वन
कर्दळी बन हां
ते झालंय
ते पण झालंय काय? सुंदर असेलनायी सगळं बघायला
होय जंगलात जाय लागतयं
अरे वा! एक नंबर
कस आहे दहा किलोमीटर पहिला खाली उतरायचं पायऱ्या
हा, हा
उतरून झाल्यानंतर नदीतनं दहा किलोमीटर बोटीतन जायचं तीतन दहा किलोमीटर जंगलात जायचं मग पहिल्या दहा किलोमीटर वर तुम्हाला स्वामी समर्थांचं हे मिळतंय
हा, हा बरं, बरं हा
तिथन मग श्रीपाद श्री वल्लभ तिथं आहे, तिथं आहे तिथन मगं किलोटर आत गेल्यावर अक्मादेवी च गुफा आहे
कुठं म्हणालात?
कर्दळी वनातलं सांगायलोय
अच्छा, अच्छा कर्दळी वनचा अच्छा ठीक आहे हां
बास होतंय आणि सकाळी गेलं ते संध्या त्यातच यावं लागतंय नदीवर परत
अच्छा बरं, बरं
नाहीतर मग ते नाव जाते मी जंगलातच राहायला पाहिजे.
अरे बापरे एवढं असतय.
हम्म आता.
हा.
आता जाऊ देतो.
हम्म म्हणजे आता बघा की आता मी आता इथं वाडीतच राहते म्हणून मला एवढं माहितीय आहे. पण प्रत्येक ठिकाच्या पद्धती वेगळ्या असतील नाही ते एकदा बघायला पाहिजे.
हम्म.
एकदा खरंच बघायला पाहिजे बघून म्हणजे सगळीकडे एकदा जायला पाहिजे काढूया. की ट्रिप आपण एकदा.
हा, काढूया काढूया.
मग द दत्त परिक्रमेला असं म्हणजे साधारण किती दिवस लागतात पूर्ण परिक्रमा व्हायला वगैरे काय?
दहा दिवस.
दहा दिवस दहा दिवसात होऊन जाते.
हो, हो.
तिथं काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपली ट्रॅव्हल्स जाते कसं आपल्याला म्हणजे. तर तुम्ही म्हणला तसे काही ठिकाणी नावेतून काही ठिकाणी कशा वेगळ्या. सोर्सेस मधून.
त्या कारण कुरोपूरला नवीन पूजा झालाय.
हा.
हम्म त्यामुळ रायचूर मधन तुम्ही गेला.
बरं, बरं.
देवापर्यंत फूल केलं.
बरं, बरं ह.
त्यामुळे तिथं पण काय अडचण नाही कुरूपपूर मगरी तिथ भरपूर मगरी आहेत.
दिसतात का?
हा सप्राईज दिसतात.
औदुंबरला दिसतात बघा तशा. औदुंबरला दिसतात म्हणजे. एखाद दुसरीच असती ती तिथं वास्तव्याला असते टाईप त्या टाईपमध्येध्ये असती पण त्या अशी क्लिअर दिसती बघा कधीतरी
हम्म इथ पाच पाच मिनट पन्नास वुपय मगैर येत तिथं
काय सांगा लागलाय?
प आणि संध्याकाळी. चालक नाही पाच सहाला. सगळे पलीकडच्या कडले जातात. एक गले होय.
हम् हम् हम्. मग तिथं काय का आता एवढ्या मगरीेत म्हणलं कंपाऊंड वगैरे आहे की नाही केलेलं.
काही नाही काय नाही
काही नाही
नाही काही नाही
अरे वा मग पाण्यात सोडतच नसतील
मज्या करता पहिल्यांदा गेल तो त्यावेळी आंघोळ हो नदी पण मध्ये गेल त म्हाला माहित नाही बगरी वगरीच काय
हा,
ते दोन फोन घेऊन आलोय आणि परवा इन्स्टंट गेलो. त्यावेळी संध्याका चालतील मग मी गप असं. बलोय नदीच्या आणि बघाय एक मगरी चालल्यात पलीकड.
बरं.
अरे बापरे मुग.
अरे मग भची भीती वाटली असेल ना. हा नाही मग म्हणजे साधारण आपलं. आपल्याला दत्त परिक्रमेला खर्च घेतीलतील दादा.
त्याला पण दहा पंरा हजार येईल की.
येतोय.
हम्म.
परत म्हणजे प ह्याच्याकड प्रत्येक ठिकाणी भक्त निवास ही असेल.
हो हो, असणार की.
हम हम हम.
मला एक सांग वाडीला वाडीला खायला काय चांगलं मिळतेय.
वाडीला.
खायला काय चांगले मिळतेय.
अ म्हणजे आता तुम्ही असं अ नाश्त्यामध्ये विचारताय का जेवणामध्ये.
नाश्ता पण आणि जेवण पण पहिला नाश्ता सांग नंतर जेवण सांग.
हम. नाश्ता म्हणला तर एकदम बेस्ट त्रिमूर्ती वडा. आपलं आम्ही त्याला बन म्हणतो म्हणजे मार्केट आहे वाडीत. आम्ही त्याला बन म्हणतो म्हणजे बना कारण. पूर्वी आता जिथं मार्केट आहे ना तिथं सगळं चिंचेचं बन होतं. त्याच्यामुळे बनात जातो बना असं तिथल्या स्थानिक लोकांची ती भाषा पडलेली आहे. म तिथं मेन हे. च्या मध्ये म्हणजे आप जेवा मंदिराकडे जायला रोड हाय ना तिथून तुम्हाला दिसतं त्रिमु ''--'' ती हटेल म्हणून तिथला वडा खूप छान असतोय. आणि अ जेवणात म्हटलं तर ऑल टाइम फेवरेट सोमणांचंच जेवण. कुठही तुम्ही चौकशी करा. आणि स्वीट म्हणलं तर आता तुम्हाला तर माहितीच असेल की वाडीची बासुंदी किती फेमस आहे.
हम.
वाडी म स्वीटला दुसरा आ ''--''
म आता वाडीत हॉटेल ऐ त क नाय उडुपी. आपलं डोसा बिसा ते काय बरोबर मिळत नाही काय.
अ मिळत नाही असं नाही मिळतय पण वाढीत शक्यतो जास्त. ती जास्त ना सोमण भोजनालय म्हणून हाय म्हणजे घरगुती जे जेवण आहे ना. तेच जास्त फेमस आहे आणि त्यांच्याकडचच जास्त फेमस आहे खानावळी भरपूर. पूर आहेत सगळीकडचं चांगलं आहे पण जर तुम्हाला जर क्वालिटी पाहिजे असेल. तर त्यांच्याकडची जास्त चांगली आहे बघा. मी या कि कधी घताय.
चालत चालते येतो येतो की.
या एक दिवस नियोजन करूया.
ठीक ठीक आहे ठीक आहे.
आणखीन काय म्हणताय बाकी
बाकी काय नाय निवांत हाय परवा येणार होतो. शिंदवारला
हो हा तेही सांगायच झालं तुम आणि ह्या वेळेला काय झालंय माहितीय काय चढता आणि उतरता लवकर झालाय दोन दिवसाच्या ह्याच्यातच झालाय. चढताना पाणी पटपट चढतंय उतरताना लव म्हणजे हळू हळूहळू उतरतय. आणि आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं ज्या वेळेला दग दक्षिण दार होतोय की नई त्यावेळेला वाडीत एक पद्धत आहे म्हणजे आता देव पाण्यात असतात ना मग नंतर काढा करतात आणि तो काढा वाटपं असं तो सात दिवस काढा वाटप असतो की इतका सुंदर अस तो काडा इतका सुंदर असतोय.
हम्म
अम्म आरोग्यासाठी तर आहेच पण त्या त्या काढ्याची चव कायतरी अशी वेगळीच असते आपण घरात किती पण बनवू तो काढा तसा काढा होत नाही तो.
त्या काढ्याची चव वेगळीच असती हा किती पण प्रयत् यत्न करा आणि असं म्हणजे जवळजवळ ॲटे टाईम अ नाही म्हटलं तरी पाचशे ते सहाशे माणसं पिऊ शकतील एक भांड भांड काढा एवढा ऍटेटाइम काढा उकळला जातो तो.
हूं हूं हूं हूं
आणि आपलं कन्यागत बघण्यासारखं असतंय बा बारा वर्षांनी येतय कन्या कन्यागट त्या वेळेला हे म्हणजे त्यावेळेला खूप मोठा वर्षभर चालणार पर्व काळ असतं तो शुक्लतीर्थ म्हणून एक ठिकाण आहे बोला ना शुक्लतीर्थ म्हणून वाडीत एक ठिकाण हाय ओतवाडीवरनं खाली ते पवित्र ठिकाण आहे तिथं महाराजांची उत्सव मूर्ती नेली जाते तिथ तिला स्नान घातलं जातय तिथं सजवून म तिथून मूर्ती इकड आण म्हणजे तिथून त्या पर्व काळाची सुरुवात होते.
हा हा हा
काय म्हणत होतात तुम्ही
कॉलिटीचं भेळ वगैरे काय चांगला मिळत नाय मी बघितलं तिथं खाऊन
पण नाही नाही बाहेरचे पदार्थ जास्त चांगले नाही मिळेत तसं म्हणलं तर मग कुरूम वाढला मिळतय.
हा शिवाजी पुुतल्याजवळ
शिवाजी पुतळ्याच पण वाडीत तुम्ही म्हणला ना तर जेवण सोमणांचंच बघा तुम्ही कधी एनीटाईम तुम्ही या सोमणांचंच जेव
करा म नियोजन करा.
ठीकय ठीकय ठीकय
या या लवकर या म ह
हां ठीक हाय ठीक हाय.
चालेल ठेऊ काय?
हा ओके ओके.
हा हा